हॅलो हा बोला ताई काय म्हणतात?
हॅलो येतोय ना आवाज? हो हो हो तुमचं झालं जेवणं?
हो जेवण वगैरे झालं हम्म काय म्हणता आराम वगैरे झाला?
अ नाही आरामच त काही नाही आता मुलगी शाळेतून आली की मंग तिला जेवणं वगैरे बनवायचं
अच्छा.
सकाळी टिफिनला जे दिलेलं नाही, स्कूल वरून आले की. टिफीनला जे दिलेलं ते आवडत नाही ना मग. थोडस काहीतरी वेगळं करून द्यायचं मग म्हणून आता गार्लिक ब्रेड करून दिला. तुम्ही करता की नाही गार्लिक ब्रेड?
हो कधीतरी जास्त नाही आवडत त्याला हा
हा हा मी पण कधीतरी असं नेहमी नाही म्हणजे ब्रेडचे प्रकार तर अशे नकोच पण मग कधी तरी मुलांना अस भाजी पोळी पेक्षा थोडसं वेगळं पाहिजे असतं ना. हां तेच तेच. हम्म ब्रेड जास्त चांगली नसतात ना ब्रेड वगैरे. झाले टोस्ट वगैरे चहा सोबत मुलांना त हे नकोय पण मग कधी तरी चेंजेस म्हणून चलायस हां अस त म आपण भाजी पोळीच देतो म्हणा डब्याला वगैरे.
हो भाजी पोळीच असते आमची पण.
हम्म हम्म. अ तेच ते आता काय आषाढी एकादशी येईल मग उपवा स वगरै असतो का आषाढी दशी एकादशी ला अच्छा अच्छा हां पंढर पुरला किती भारी म्हंजे वातावरण
छान हो हो आतापासूनच सुरुवात झाली आहे ना तिकडे.
हो हो सगळे वारकरी म्हणजे तिथे जातात अ पंढरपूरला वगैरे. अ म्हजे खूप छान म्हणजे आठ पंधरा दिवसापासून जातात हं
आमचे आई बाबा पण गेलेले आहेत अस थोडे जेजुरीच्या पुढ्या असं चालाय लायला
अच्छा अच्छा अच्छा हो ना दरवर्षी करतात का वारी मग?
हा म्हणजे अस अ थोडंफार म्हणजे जा स्त नाही दिवा य दोन चार पाच तासाचे अशी थोडे वारीमध्ये चालायला जातात ते.
हा हा जेवढं म्हणजे हा जेवढं शक्य झालं तेवढंच.
बाकी नाही जास्त नाही मग नंतर मग त्यांना पंढरपूर ला बाबा आमचे. त्यांना आवड खूप वारीमध्ये वगैरे त्याची
हो ना ह ह हा तेच ना ते
तुम्ही कधी गेलेले आह
अ म्हणजे दर्शनाला गेलो र वारीला नाही गेलेलो हॅलो येतय का आवाज नाही दर्शनाला हा
दर्शनाला दर म्हणजे दरवर्षी आम्ही अ फेब्रुवारी महिन्यामध्ये दरवर्षी च आमचे ठरलेले आहे
अच्छा का हां चांगलंय ते एक काहीतरी दिवस ठरलेला आहे म्हणजे छान असत असं म्हणजे आठवण येते मग त्यावेेळेस कि नाही आपल्याला जायचंय म्हणून असं
तिथे दोन तीन ठिकाणं आहे ति अक्कलकोट प पंढरपूर आहे
हो हो अक्कलपो कोटला पण कोल्हापूरला वगैरे हो हम्म आणि हे पण होतं ना तुळजापूर पण होऊन जाते
हो हो तुळजापूर पण अंक्कलकोटच्या इकडे छान वाटतत तझ
मग आम्ही पण तसंच करतो गेलं की तुळजापूर मग अक्कलकोट आणि मग हे अ जेजुरी
जेजुरी हो जेजुरीला पण हो नाही जेजुरीला पण आम्ही जातो कस जेजुरीला अस सं पटकन ह्यावेला पण आम्हाला का वरतीनं जायला मिळालं उशीर झाले त्याच्यामुळे खालीच नमस्कार केला आणि येतो लगेल आलो
हो यात्रेच्या दिवसावर तर खूप गर्दी असते खूप म्हणजे खूपच किती वेळ लाईनीत उभं राहावं लागतं तिथं आता प्रत्येक देवस्थानाच्या इथं हो नाही पण म्हटलं प्रत्येक तीर्थस्थानालाच गर्दीच आहे
गर्दीच खूप तुळजा पुूरला तर कधीही जा किती पेऱ्या झाालतरी अस दर्शन पटकन मिळणारच नाही लायनीमध्येच जायचंय कदाच कधीतरी पडला कधी मी असते पण तुळजापूरला खूप आहे
हो अ पण तुळजापूरला आधी एकदमच म्हणजे मंदिर होतं पण खूप असं स्वच्छता होती तिथं आता भरपूर चांगलं डेव्हलप केलेलं आहे त्यांनी कारण भाविक खूप दुरून दुरून येतात ना
हो
ला पण म्हणजे कसं संस्थेचं पण काम असतं ना म्हणजे व्यवस्थित काम करणं वगैरे
संसार करते पण मंदिराच्या परस ह प परिसरात पण स्वच्छता आहे आता सध्या त्या तिथे
हो हो हो तेच तेच आणि छान वाटतात इथं पण गेल्यावरती
हो
आमची कुलदेवता आहे अ ही
हो तुळझा हो आमची पण आहे त्याच्यामुळे कधी तर कधीतरी फेरी मारायची असं म्हण जायचं
हो हो वर्षातून एखाद्या वेळेस नाही तर दोन दोन तीन ह हा नाही बाकी बस ते काय म अजून काही रक्षाबंधनला माहेरी जायचं असेल
हो हो मुलांच्या शाळेवर असतो नाही तर मग मला एक कलं जाय लागत मिळत त्यांनाहेर माझं मुंबईला अस मुंबईला असत नाही बाबा त्याच्यामुळे काय असं जायला मिळत नाही पटकन,
हा हा हा
पण तिकडेच गेली तरी एक दिवस जायचं रात्री संध्या आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी राखी बांधून लगेच निघायचं
हा हा, ते रक्षाबंधनचं तिथे आठ दहा दिवस कसे निघून जातात. लगेच पोळा पण आला लगे च म्हणजे आले की, श्रावण सोमवार पण आला लगेच हो अ.
पंचमी सुरुवातच होते.
त गणपती, हरतालिका ह मग ते नाही होत.
ते सणांचे सणांचे लगेच दिवस निघून जातात. तर श्रावण महिना चालू झालाय की सुरुवात, लगेच, ते कळतच नाही. उपवास काय ते, अ सगळे हे आजचा उपवास करायच. ते आहे आज पूजा उद्या ती पूजा आहे. काय म्हणताय, त्या महिन्यामध्ये वातावरण छान वाटतं ते छान मस्त
हो हे चार महिने ना कसे निघून जातात हो तेच तेच, ते निघून जातातच कारण सण एवढे येतात ना, आणि महाराष्ट्र आणि हे सण जे असतात महारा ष्ट्र मधेच म्हणजे व्यवस्थित असतात. बाहेर जर कधी आपण कुठे गेले ना. एवढे सण वगैरे काहीच
नाही. काहीच नाही त्यांचं कस आला दिवस सारखंच असतो. काय एखाद सण त्यांचा साजरा होतो. पण आपले जे एकदा श्रावणात चालू होतात ते आपले चार महिने लगेच चालूच असतात.
अ ते हे बघ ना जनावराची पूजा होते. म्हणजे, कसं बैलांची पूजा पोळा. सापाची म्हणजे नागपंचमी म्हणजे कसं सगळं अ याच्यामध्ये हे महाराष्ट्रीयन याच्यामध्ये फक्त सगळ्या पूजा वटपौर्णिमेला वडाची पूजा होती म्हणजे प्रत तेक हाच्याला आपण देव मानलेलं आहे. म्हणजे काही ना काही त्याच्या मागं आहेत.
त्याच्यापासून आपल्याला पण काही ना काहीतरी उप हे मिळत ना त्याच काय आपल्याला उपकार फेडायलाच हवेत ना कशा ने तरी हम्म छान आहे हेचपण चालूच असतात. पण ते सण केलेने आपली त्यांची पण हे होते ना. आपल्या काय नाग पण नाग आपण घाबरतो पण पण त्यां त्याच्यामुळे आपल्या शेतीचे वे पण रक्षण होत.
हो हो आता कुठे आहे हो नागं आण ते काहीच नाही दिसतच नाही.
हो हो हम्
सगळे म्हणजे जंगल सगळं साफ झालेले ना. सिमेंट काँक्रेट चे रोड झालेले,
हो काय आमच्याकडे कधीतरी, बघायला मिळत्यात नाही असं नाही.
हो नाही. शेतीमध्ये हो, पण कमी प्रमाण कमी झालेल.
खूप खूप खूप कमी होऊन राहिले. कधी तरी असं आपण बोलायचो नागपंचमीलाच देवळात म्हण कुठेतरी असं दिसायचेच पण पण आता हे नाही कधी दिसत.
वारूळ पण दिसायची. वारुळ पण राहायची.
वारूळ पण असायचे. आता वारूळ तर कुठेच नाही. कुठेच नाही. आता एवढं आम्ही म्हणजे आता आम्ही खेडेगाव जरी वगैरे राहत असतील तरी आम्हाला पण कुठेतरी हे दिसत नाही व वारूळ वगैरे कधी च
हो ना ना ना आमच्या लहानपणी दिसायचे भरपूर होन हो हो
मग नाहीच राहिल
हो आता तर मुलांना माहिती नाही वारुळ म्हणजे काय तर, त्यांना समजतच नाही. ते म्हणतात मुंग्यांचं वारूळ का
हो जास्त करून आपण देवळामध्येच पूजा करायला होतो. कोणीतरी अस घरी घरतेवा आपल्याला माहिती
हो हो तेच तेच
गणपतीत पण ते चार दिवस त्यकाच्या घरी असेच मजा नाही त्याला मुलाना समज नाही
हो बरोबर आहे पण मुलांना माहितीच पाहिजे हो सण उतरे वहारांची
हो
ते काय असतं तर इंग्लिश मिीडियममध्ये यांना वेगळ्या सुट्या असतात बघा जसं की नवरात्रमध्ये त्यांना ते तिकडे त्यांची म्हणजे अ नवरात्र साजरी केली जाते ती ख्रिसमस आमच्या मुलांचं पण तसं हो तेच माहिती तर हो पण हे ख्रिसमस वगैरे आपले हे हिंदू धर्मात नाही आहेतेत ना ते म्हणजे अस
आमच्या शाळेमध्ये नाही आची श पूर्णपणे मराठी सन सजरी असल
हो त्यामुळे मुलांना पण माहिती नाही होत ना की कोणते सण आपले वगैरे काय असं आम्ही तर आमच्या मुलींना चर्चमध्येध्ये पण घेऊन जायचो क्रष्णनला सुटायला लागला ना की मग चला एक म नेमकं काय चर्च वगैरे काय मग आम्ही जाऊन यायचं
घ पण त्यांच्या शाळेच्याच्या प्रमाण पण त्यांना माहिती
हो होतेच तेच
आम असं चर्च मं कधीतरी आहे आमच्या इथे जवळ म्हणून कधी एखाद चार पाच महिन्या असं माहितीय म्हणजे मुलांना माहितीय चर्च का आहे ते अस पण आपले जास्त अस मराठी हिंदू आपलेच धर्माचेच सण असं माहित त्यांना
हम्म. हो नाही ते पाहिजे माहितीच पाहिजे हो ना नाही पाहिजेच आवड ना हो असं
प्रत्येक सणावर कधीकृत संभाषण करा निध
अच्छा
चा त्याच्यामुळे शिक्कांना आपल्या घरातून थोडी थोडी माहिती द्यावी द्यावीच लागते काय हतात छान
हो हो तेच
ह् गणपती गौ आणि गौरीच्या दिवशी तर किती छान असत गौरी कोण काय किती किती प्रकारे सजवत गौरीना हॅलो हॅलो हॅलो हॅलो ह हॅलो हॅलो
हॅलो
हा तर यावच कट
हा मला पण नव्हता येत आता आवाज मग म्हटलं काय ब्रेक झालं का काय म्हटलं आवाज मम्मी हॅलोलो केलेलं अ चालेल मग ठीक हाय ताई
हो हो आपलंही झालं करते मी थोड्या वेळाने तुम्हाला हो लगेच लागलं तर लगेच करते मग थोड करते हो आपण विषय कंटिन्यू ठेवू ह बाय